र्केंग आ किती दिवस आहे
हम्म आ तर बघायचं किती दिवस आपल्या पूर्ण करणार असते सहा ते सात दिवस त्याला हे असते मुदत. हम् चार ते पाच दिवसात पूर्ण करायचं म.
पाच दिवसात.
हा पाचच. पूर्ण करायचं.
हा असं एकच आहे का?
काय ते?
फक्त एकच आहे का?
म्हणजे?
आयडी एकच आहे काय?
होय होय.
एकच माणसाला आलाय.
नाही नाही सगळ्यांना आलंय.
ह ह.
मग आणि
काय नाही मग तुमच्याकडच.
ह ह.
तुम्ही दहावीला सहलीला गेलता ना एनसीसीच्याकडे कॅम्पला.
होय गेलतो की एनसीचे कोल्हापूरला गेलतो.
ऍक्टिव्हिटी कशी
हा हा तिथं वय कोल्हापूरला गेलतो वा आम्ही कॅम्प मधन आमचं सिलेक्शन झालंत, आमचं उटीला पण सिलेक्शन झालत. खर उटीला सहाच मुलींना जायचं होत मग कोण मैत्रणी नव्हत्या त्यामुळे पाठवल नाही घरच च्याणी. गल्लीतल्या कोण नवत्या ना. सोत बाकीच्या होत्या खर पाठवलं मग उटीला उटी मैसूर उटीला तिकड झात सिलेक्शन पहि- पाठवल नाय म्हणू नंतर म इथं कोल्हापूर ला झाल. हीथ काय? सगळ्यांचच झालतं दोन वेळा गेलते एकदा सोडून कोल्हापूरला. तिथं मग आदल्या दिवशी नलत दहा दिवसाचा कॅम्प असतो. ते. माग नेत्यात मग दुसऱ्या दिवशी पसन पाचला उठायचं पहिला त्यांनी पिटीला नेत्यात म्हणजे पळायला, व्यायाम तेन करायला सकाळी उठल्यावर. मग त्यानी पळाय तीकड शिवाजी युनिव्हर्सिटी तेन हाय तिकड पळवून आण त्यानंतर येऊन व्यायाम करायचा. नंतर आठ वाजता आता आठ वाजता यायचं पाच ला जा याचं पीटीला म्हणून त्यांची सिटी वाजवत्यात त्यावेळी सगळ्यांनी ते ग्राउंड मध्ये यायचं. आणि नंतर आठ वाजेपर्यंत ते अ व्यायाम तेन करून यायच. आठ वाजेपर्यंत आणि आल्यानंतर मग हे आल्यानंतर फ्रेश व्हायचं लगे आठ साडेआठ ला नाशत्याला बोलवत्यात. नाश्त्याला उपी अंड असते, पोहे असत्यात. आपल्या घेन्यावर असतय. पाहिजे ते आपण घ्यायचं. त्यात आमटी तेन असं. चा. आणि ते झालं कि म नाश्ता केला की अनेक तासभर इकड-तिकड लगे नऊ ला त्यानी ह्याला नऊ, साडे नऊ किंवा दहाला त्यांनी हेला बोलवत्यात अ लेक्चर असते. लेक्चर ला बोलवत्यात, मग ते एक लेक्चर करायच नंतर यायच मं, मं दहा ते अकरा काहीतर लेक्चर असणार आहे. नंतर तिथनं एक, पंधरा मिनिट येऊन बसवायच अनेक ले क्चरला जायचं वही घेऊन असं दोन, तीन लेक्चर असत्यात. म अनेक लेक्चर करायचं एक वाजेपर्यंत एक वाजता यायचं एक वाजता जेवायचं एक ते दीड नंतर आणि दीड वाजता जायचं. लेक्चर करायचं तीन पर्यंत आणि तीन वाजता येऊन एन सी सी. कपडे घालून हेला जायचं ग्राउंड वर परेड ला. परेड घेत होतीत. मग ती परेड झालं की नंतर मग हे घ्यायचेत. परेड अ अ तीन ते चार, पाच पर्यंत परेड झाली की नंतर एक तासपर् आणि पीटी म्हणजे येऊन नंतर चहाला जायचं चहा असायचं चहा सोबत खारीे तेन भरपूर असं क्रीम रोल तेन असायचं. मग आम्हाला काही आवडतो. ता आम्ही फक्त ते टोस्ट ते नुसत घ्यायचं आणि ते वाळलं खात होतो. घरातलं आणि आस तेचकी खायाला. आणि नंतर मग एक तासभर पाच ते सहा नंतर तिथन खेळायचं थ्रोबॉल, हॉलीबॉल त्यानी काय खेळ घेतील ते खेळ घे खेळायचं. नंतर मग याय नंतर काय सहा वाजता सुटलं की सहा वाजल्यापासून सहा वाजता एकदा ते सगळ्यांच आपलं कसं वंदे मातरम् तेन होतंय ना तसं तिथं एन. सी. सी. गीत लावत्यात एन. सी. सी. गीत म्हणायचं आणि घोषणा देत्यात, ते अ कुठले शिवाजी महाराजांचे हम्म. अ कुठलं ते श्रीमंत योगी
हम्म हम्म.
ती हे देत्यात ती घोषणा दिली की मग यायचं. मग सहा वाजल्या पसनं मग सहा वाजता आम्हाला तवा सहा वाजता लाईट यायची ना टेन्ट वर. टेन्ट असायचं आम्हाला तंबू असायचा झोपायला आणि लाईट आल्यावर मग सगळ्या मग आम्हाला काही मोबाईल अलाउड नव्हता दोघी तिघीणी कोणी कोणी आणला त्यांनी चार्जिंग लाव्हायचं मोबाईल इकडं तिकडं. आणि परत मग अ सात साडेसात ला जेवण मग ताट घेऊन जायचं. लाईनीला उभराहिला म जेवायच त्यानर तिकडं तिकड कोण अंघोळ करायचं रात्रीच सकाळी कोण केलं नसं तिने आंघोळ करायचं इकडं तिकडं चालू जेवायचं आणि झोपायचं. गरम पाणी असायचं सकाळी खरं कधी असायचं कधी नसायचं आम्ही गार पाण्या करत होतो. आणि सकाळ सकाळी पहाटे गार पाण्याने करायच. पेटीसनी आल की गार पाण्याने अंघोळ करायचे. तस पळून आल्यावर घाम तेन आलेल असतंय नाय. बॉडी गरम झाली
हम्. म आणि काय?
हा काय नाही बघा मग नंतर त्याच पेपर असत्यात तस एक आठ नऊ दिवस नंतर नव्या दिवशी त्याचे पेपर असत्यात पेपर द्यायचं. हम्म. पेपर झाला की मग तिथ नवव्या दिवशी ते न अस प्रत्येक ज्या ज्या गावा गेल्या त्या गावात डान्स पण घेतलेल असत. तिथं गेल्यावर त्यांनी असं पाच अल्फा बीटा चार्ली आणि डेल्टा असं कंपनी असत्यात म्हणजे चार हे असतात ग्रुप. त्या एका ह्याच्या चार चार गाव असं घातलेल्या असत्यात. मग त्यांची परेड होत्या. चार गावातल्या मुली चांगल्या चांगल्या मुली हे घेऊन त्यांनी प्रत्य ते चार असं ग्रुप करतात. आणि चार ग्रुप मधलं कुणाच परेड चांगलं होत हे बघत्यात. आणि नंतर प्रत्येक गावाचा डान्स असतात त्याला बक्षीस असते.
हम्
आणि खेळ असत्यात तिथं वेगवेगळ्या प्रकारच शायरी म्हणून दाख भरपूर छान असत. तिवट भरपूर असते तिथं. नंतर बंदूक देतात चालवायला राहि होल बाय वायची
ह हा आणी काय
काय नाही बाबा रायफलमध्येध्ये पाच पाच गोळ्या देतात निशाणा देतात अचूक निशाणा मारायचा असं डोंगरात नेत्या तिथं जिथं काय काय डोंगरात नेतात ना ते कारण बंदूक खरोखरची असत. गोळ खरोखरच्या असतात.
हम्
अम् असं डोंगरात ते नेऊन ते देतात चालवायला. भारी असते, म्हणजेन म्हणजे अस पोलीस ट्रेनिंग ज त तयारी करून घेतात.
पता कॅमपास
अ दहा दिवसाचा कॅम्प अस ह मग ते आमचं कसं ती सर ए सरती बिकड असते. आणि हे सरती पिकीट असते. आणि अकरावी बारा असताना जे एनसीसी घेतात ते बी सर्टिफिकेट आणि तेरावी चौदावी ला जेणे घेतला सी सर्टिफिकेट मगज सीस सीस ह ज्यांच हे झाले असते ना त्यांना मग पाच मार्क असतात पोलीस भरतीसाठी ते त्यांना फायदा पडतोय.
ह आमचे इथ शेजारी काका आहेत. ते पण मला बोलले तू फक्त ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर.
काय ते कशासाठी
कम्प्लीट कर गव्हर्मेंट जॉब साठी.
हा हा चालतय कि
माकीेटस ते बघतो म्हणल.
तरी पण अभ्यास करत राहायच जनरल नॉलेज म्हण आ नंतर अ बुद्धिमता ह्याचा अभ्यास चालू ठेवायचा एकदम कराय गेल कि आपल्याला लय अवघड जात. ते
सप्टेंबरला काय तर पोलीस भरतीस फॉर्म सु
हा हा सुटतील की हा हा
त्यामुळं
हम्म ह म अभ्यास करत राहायचं काय होईल ते होईल.
एखादी गोष्ट सांगा ना.
काय ते.
गोष्ट.
नाही नाही तसल काय नाही बोलायचं आणि काय मग.
काय नाही
हा हा मग काय बाहेर झोपताय का आत.
आत.
हा हा आणि फ्यान
फॅन चालू असल खरं मी कामबरू घेतोय.
हा ह डास नाहीत का?
दास आहेतत की तरर फॅन लावल्यावर एवढी येत नाहीत.
हा हा ते कछवा ला हवायचा जरा नई तर गुड नाईट लावज
टी अगरबत्ती आहे की
हा हा चालते कि
गुड नाईट आहे.
हा हा.
दोनी पण असते.
हम ह ढास चावलेल चांगल. चांगलं नसते ना डेंगू मलेरिया इन्फेक्शनच आहे.
ते ना ह जे ढसाची उडकडी.
ते पण आरोग्याला त्याचा वास हानिकारक आहे.
होय होय तेन तोंडावर फुटकुळ्या उठत्या तेी वास नाकात जाऊ नये.
हम्म एलर्जी हो त्या भरपूर जाणंना तीजे हा. मी बघितलेय ते अनुभव आहे.
हा हा.
हम्म.
मग नि
काय नाही बघा तुमच्याकडेच कि
हम्म हम्म. पाऊस नाही काय नाही कस. चालायचं.
पाऊस आता पाच पंधरा तारखेपर्यंत सांगितलाय.
सांगितलंय काय म्हणजे पंधरा तारखेच्या पुढं. हम्म. आता मिरगा लागला होता म्हणून थोडा पडला आणि बंद झाला.
हो हो.
पाऊस जरा पडला तर बर वाटतय ना.
कळालं नाही.
होय रोहिणी नक्षत्र निगलंय कि चालतय ठेवू.
हा हा.